हंहं!
हे काय हाय का? हे ताई हॅलो सु-प्रभात हा बोला. हंहं काय करताय तुम्ही? अच्छा आणायला जाणार काय तुमच्या? हं काय जेवण केला?
खिचडी, कडी
हं हा. तुम्हाला तेच सांगत होते की, उद्या शॉपिंगला जाऊ म्हटलं आपण. काय करायची शॉपिंग करायची काय करायची?
तुम्हाला जे घेऊन द्यायचे? ते तुम्ही शॉपिंग करून द्या मला.
हा आम्ही कस काय आम्ही तु मी तु काय तेव्हा आ बी तरी मी तुम्हाला घेऊन देव असं बरं. काय काय पाहतीय अ मी शॉपिंग घेण्यासाठी नाही सांग - ते मी अस सांगते की शॉपिंग ला जाऊ या आपण हा जाऊ केव्हा जाऊ? मग किती वाजता जाऊ? सकाळी जाऊ आपण किती पण वाजता असं दहा मिनिटांनी, हा साडे दहाला जाऊ. काय खरेदी कर ना मग तुम्ही?
खूप सारे वस्तु आहेत ना?
तुम्ही काय खरेदी करणार तुम्हाला तुम्हाला गरजेचे काम काय? असं हं! अजून काय काय चाल - काय चालुय म चांगलेच फ्रेंड का सांगतोय?
हं
हा बोला अजून काय? हं तुम्ही बोला - बोला. हा.
बोला ना.
हा हे पर्यावरण खूप दुष्ट होऊन गेलेलं आहे. आता पर्यावरण म
हम्म हो ना
बोला आता तुम्ही सांगा पर्यावरणची काय काय व असता?
पर्यावरण हे
हा ते बी आहे आता मोटर सायकल त्यांच्या मागच्या गॅस निच धूर निघता ते पण आहे
हा.
हा सांगा अजून हा असं असंचत काय करायच आताच्या मुलांनावर काय सांगायच्या बरं तुम्ही काय करता तुम्ही जॉब करताात का घरी शिकताात का बसलेलं आहे घरी? असं माझ्या म्हणण्याचं नाही माझ्या म्हणण्या अस नाही घरी. म्हणजे घरी बसलेले नाही घर मायरी आलेले का? चाल
दस मिनट बिन मिनट येतय रा प